हॅलो, आवाज येतोय का ग?
येतोय येतोय बोला.
काय नाही बस चाललंय रोजच्याच कामात तुझं काय चालय.
माझं पण ग आत्ताच आली ऑफिसवरून.
अरे बापरे तू तर ना, मेहनती बाई आहे तू मेहनती बाई.
काय करतेय बाई गॅप झालाय आयुष्यात थोडस गॅप पडलाय ना म्हणून करावं लागतंय.
आयुष्यात गॅप पडलाय की कामात गॅप पडलाय?
आयुष्यात गॅप पडलाय ग कामच नाही पडलाय.
आयुष्यात त्याच गॅप झालायं ग.
माझ्या आयुष्याचा गॅप झालाय आता. म्हणून मी काम करते. कसं सांगू तुला एक पोरगा झाल्यावर समजतं ना तुला पण.
अगं आहे मला ऑलरेडी.
तेच म्हणते मग समजत ना आपल्या आयुष्य कसे कमी होतय.
हम. नाही ग आता ती तर आपली जिम्मेदारीच ती तर पार पाडावीच लागणार आहे. कसं आहे बाईला कामात चुकतच नसतात का काही झालं तरी किती जरी दुकलं तरी म्हणजे एकत्र फॅमिली असल्यानंतर तरी वेगळी गोष्ट आहे की म्हणजे दुखल्यानंतर आपण त्यांच्या जीवावर थोडस झोपू शकतो. पण इथे एकटा असल्यामुळे किती जरी दुखलं तरी शेवटी आपल्यालाच उठून काम करण आहे.
मग काय ग म्हणजे काही म्हणजे किती ताप असू दे किंवा काही असू दे आपलं ग उठायचं. पोराबालाच तर करावच लागतं ग आपल्याला कारण दुसरं कोणी करू शकत ना त्यांच आणि मिस्टर पण करतील तरी थोडंफार, पण बाकी मुलांना पण एवढी सवय आहे ना मुलांना पण की आईच पाहिजे. माझा असं काही उठला आईच आ. ण मागे मला लेट होते तरी तू माझेच मागे मागे मागे
ह.
हां.
ह. असंच असतंय ग मुलांचं म्हणजे मुलं कस असतं माहिितय का दिवसभर आईसोबत जास्त ते जोडलेले असतात आणि मग फक्त ते आपले त्याचे पप्पा समजा थोडा आल्यानंतर मग थोड्या वेळ त्यांच्या सोबत ते बोलतात गप्पा मारतात पण त्यांना सवय झालेली असते आपल्यासोबतच
हो ना म्हणजे ते खेळतील पप्पांसोबत तरी किती अर्ध तास वगैरे असं पण लगे तरी आहे आई आई माझं तर भांडी घास मी जेव्हा भांडी घासत असतना तरी तो माझ्या बाजूलाच उभा असतो.
हो सेम माझं मी स्वयं पक करते का मला कि किचनच्या तिथे इकडे तिकडे सरक सरकता येत नाही मग मध्ये पायात वगैरे अडकला ना मग असा ओरडतो. परत मला सानायला तयार होतो.
प्रत्येक आईची म्हणजे सेमस कथा आहे तसं सांग बघायला गेलं तर
सेम सेम खरंच.
कारण त्यांचे मुलांचे ते येत असत ना आईना आपण जन्मलापासून आपणच दिसत असतो. त्याच्यामुळे त्यांना आई सोबत जास्त लगाव असतो आता आपणच बघ. आपल्यालाच आपण एवढे मोठीे झालो तरी आपल्याला आई आपल्या जवळ म्हणजे डोळ्यासमोर जरी नाही दिसले आपण का म्ह जे माहेरी वगैरे गेल्यानंतर तर आपल्याला किती होतं. आई कुठे आई कुठे आई कुठे?
हो म्हणजे माहेरी गेल्यानंतर तरी पहिले डोळे कुणाचे म्हणजे कुणाला शोधत असतील घरात गेल्यानंतर तर आईलाच शोधतात बरोबर आहे ग तुझं?
माहेरी जायला भेटते का तुला मग
हो भेटत ना म्हणजे आता तरी मुलाची शाळा आहे चालू. तर तसं नाही गेले पण मग मला माहिती होतं शाळा आहे म्हणून मी आधीच एकदा जाऊन आले होते. अ उन्हाळ्यामध्येच हा मे मध्ये समजा मग तेव्हापस
ह सर.
नाही ग सगळंच लांब आहे इथून तीन तीन चार चार म्हणजे सासरी जायला तर पाच सहा तास लागतात मायरी जायला तीन चार तास लागतात. हम्म सगळं दूर आहे पण माझं कसं आहे माझं शिक्षण वगैरे सगळं. थच झालं ना माझ कॉलेज इथे सगळं इथेच आहे माझे मित्र मैत्रिणी तर मला एवढं वाट. नाही मला असं वाटतं मी आधीपासून इथंच राहत होते आणि आता इथंच आहे म्हणून मला एवढं. काही जाणवत नाही ते
चांगलंय माझ? तर गाय सासर आणि माहेर जवळच आहे माझं म्हणजे अर्धा तस. का आहे जास्त पण नाहीये अर्धा तास लागतो फक्त सासरी माहेरून जाली आपण म काय म्हणतेय.
छान आहे वाटलं मला
हो पण नाही म्हणजे मी सासरी नाही राहत आम्ही पण त बाहेरच राहतो कारण ऑफिस आ्हाला बाहेर शिफ्ट व्हायला लागलं मग त तिथून पण आम प्रवास किती एक दीड तासातच प्रवास नाही. मग दीड तासावरून पहिलेहाहेर लागत माझं आणि मग पुढे सासर येत. तर मग पहिले उतरता आणि माहेरी उतरते आणि मग पुढे जाते म्हणजे पहिला पाऊस पा पाहनचार घेते आधी माहेरी आईला वगैरे भेटते, जेवण वगैरे करूनच मग पुढे जाते बाई. अ पत मुली म जायला घरी, पण असं आता ह्याची स्कूल चालू झाल्यापासून नाय ग असं सुट्टीला वगैरे कुठे आता काही दिवाळी वगैरे असेल, कोणती गणपती गणपतीला तर साासरीच राहावं लागतं. दिवाळीची सुट्टी वगैरे किंवा आता रक्षांधनला जाईल तेव्हाच, मग रक्षाबंधनला वगैरे जाते की नाही तू की
नाही मी नाही नाही मी नाही जात, म्हणजे आमचं कसं आहे लहानपणापासून तो बाहेर शाळेत शिकलेला पाचवीपसून तो बाहेरच होता, आणि मी गावाकडे असायचे मग तो हॉस्टेलला होता तर तो नाही यायचा. आणि मी पण नव्हते जात त्याच्याकडे, तर आमच मला असं वाटत म्हणजे खूप झालं तर, आम्ही दोन एक दोन वेळेस फक्त तर मी त्याला राखी बांधलेली असेल, जास्त वेळा नाही बांधलेली.
अरे बापरे.
हम्म, आता आहे तो इथेच आहे. एखाद्या वेळेला येईल रक्षाबंधनला, रक्षाबंधन आलाय का? म्हणजे तू बोलली म्हणून म्हटलं.
हो आता म्हणजे, पण पुढच्या महिन्यात आहे ना अठ्ठावीस ऑगस्टला काहीतरी
अच्छा! अच्छा! हम्म, मला पण काय म्हटले?
आपले सण म्हंटलं, आता सगळे चालू होतील ग.
हो, आता तर बघ ना महालक्ष्मीला जावं लागतं, पण या्यावेळेस महालक्ष्मी आपण थोडे दूर गेले तर प्रत्येक वेळेला ऑगस्टमध्ये असतात. या वेळेला सप्टेंबरमध्ये गेल्यात.
हो.
मी भरपूर दिवस झाल सासरी गेलेच नाही, आता जावं लागेल.
गणपती ला वगैरे जाता तुम्ही सासरी?
नाही, गणपतीच नाहीये आम्हाला.
हा का.
हो, म्हणजे आमच्या देवघरामध्येच नाही आहे. म्हणजे हो खरंच, म्हणजे माझ्या माहेरी आहे आणि मी तेव्हा चतुर्थी वगैरे पण करायचे. अ, मला हे हो म्हणजे सवय होती गणपतीची, म्हणजे करायचं मी थोडस अ, चतुर्थी पकडायची हराळी वगैरे आणून ते सगळं करायच मी, पण मग जेव्हा लग्न झाल तेव्हा, ते म्हटले आमच्याकडं गणपतीच नाहीये, म्हणजे आपण कसं लग्नाच्या वेळेला प्रथम म्हणजे म्हणतात ना हम्, हा म्हणजे सुरुवातच आपली त्या गणपती ह्याच्या पासूनच होते, प्रत्येक गोष्टी कुठल्याही कार्याची, शुभ कार्याची तर मी तेच म्हटलं क कस काय, गणपती तर विघ्न हारताय मग ते म्हणे की डे नाही गणपती नाही आमच्याकडे, आणि मी म्हटलं मग आपण करून बघूया काय होतं त, म्हणे असंच एक जण कोणीतरी काहीतरी बोललं होतं. आणि मग त्यांनी ब असं म्हणजे ऐकलं नाही, आणि मांडला आणि मग पूर्ण ते मंडप वगैरे असतो का, त्यालाच आग वगैरे लागली. मग ते झालं असल चुकून, पण लोक तेच आता धरून चालतात मग काय बोलणार ना.
डतात ना आता आमच्याकडे पण ना आता गौरीला म्हणजे म्हणजे आपल्याकडे पिरड झाल्यावर तच म्हणजे पण एकाशीच आमची म्हणजे माझी जाऊबाई होती म्हणजे तिला पूजा वगैरे करून झाली होती का ती तिने आणि मग नंतर थोडस म्हणजे तिला असं समजलंच नाही की झालं होतं तिचं. नंतर मग ते त्याच्यानंतर आमच्या मकालीला आमच्या थोडीशी आग लागली होती, मग सगळ्यांनी तिलाच बिचारीला ओरडले होते सगळे, का तुला बघ व्यवस्थित आता तिथ चूकच नाही ना कोनाची
नाही, नाही, नाही, चूकच नाहीये आणि असं काही नसत. ते लागायची ते लागली असं काही नसतं ते वेगळंच म्हणजे लोकां एक म वेगळंच होऊन गेलंय.
अ
जावू दे आणि पण मला मला खूप आवडतं. गणपती मला खूप आवडतो पण म ते म्हणतात ना नाही ठेवत नाही ठेवत तरी पण मी मागच्या वेळेला काय केलेलं एक तर चिनी मातीचा जो गणपती असतो ना तो आणलेला आहे आणि मी मागच्या वेळेला म्हणजे खूप छान असतो देवघर घेतले तर मग ते मोठ्या मोठ असल्यामुळे ती मोठी मूर्ती मी वरती मांडली
तू स्वतः बनवली की ती विकत आणली होतीस.
अ स्वतःनाही बनवली मी विकतच घेतलेले ते.
अच्छा अच्छा तेव्हा चाललं का म्हणजे का ओरडलं वगैरे नाही तुझ मिस्टर वगैरे तुला
नाही माझं मिस्टरांचं काही नसतं ते कसंही कर कसंही राहा ते काय त्यांचं एवढं काही नसतं. पण मग म्हणजे माझ्या घरचानी नाही बघितलेलं ते ह ते काही बोलले असते पण नाही आता तेही नाही आलेले इथे त्याच्यामुळे काही एवढं नाही.
अच्छा अच्छा चांगलंय.
हम्म
मग तेच ना आपल्याला प्रत्येक अस तर सण वगैरे तर आमचे तर गणपती खूप मोठा असतो आमच्याकडे.
म मला मला खूप आवडतं बाई गणपती मला खूप आवडतात मला ना ते न त्याच सजावट वगैरे करायला खूप आवडते मी म्हणजे काहीतरी काहीतरी करतच असत ते मी माहेरे होते ना तेव्हा करायचे वेगळं वेगळं काहीतरी सजावट करायचे.
आमचं पण खूप म्हणजे आम्ही गणपतीला पूर्ण एक रात्रभर आम्ही सजवतच राहायचो. पूर्ण ते डायमंड निघ कान वगैरे म्हणजे आणि इतक्या आवड वाटायची ना ते करताना खूप असं असं वेगळाच आनंद असायच.
अगं हो सेम अगं मी काय केलेलं आहे तसंच माझ्याकडें ते मी ना बांगड्या करायचे बघ हाताने अ सिल्कच्या धाग्याच्या तर त्या वेळेला ना मी थोड सामान घेतलेलं तर त्याच्यातले ते डायमंड वगैरे शिल्लक राहिलेले तर मग मी ते अ त्याच्या कानाला त्याच्या सोंडीला ते अजून भरपूर भरपूर ते मुकुट केलेलं आहे वरती काय म्हणतात ते टोप वगैरे
सजावट केलेली आहे त्याला नंतर मंदिरात ठेवल्या खूप सुंदर दिसतोय.
हो आमच्याकडे पण म्हणजे आमच्याकडे ना आम्ही गावात म्हणजे आमच्याकडें स्पेशल बघायला यायचे गणपती कुणाचं सुंदर म्हणजे कुणी सजवलंय छान वगैरे आणि त्याला प्राईज वगैरे असायचे आम्ही बहिणी वगैरे ना असं रात्रभर जागून असं पूर्ण गणपती सजवायचं किंवा मकार वगैरे पण असं खूप छान छान नवीन नवीन काहीतरी बनवायचो आणि आता सासरीे गेल्यावर एकच काकांकडेच असतो तो खूप मोठा म्हणजे सात सात लोकां म्हणजे सात घर मिळून एकच असतं आमच गणपती मजा येते कधी एकत्रच असतात.
हो नाही खरंच म्हणजे आम्ही पण ना महालक्ष्मीला माझे पण काका काकू वगैरे सगळे आम्ही एकत्र यायचो ना तर खूप मज्जा यायची मज्जा येते का सगळे एकत्र असल्यानंतर.
हम्म आमच्याकडे गौराई म्हणतात गौराई
हा ते आता महालक्ष्मीच म्हणतात ना ते म्हणजे सणालाच कसं म्हणतात तर आम्ही देखील तेच म्हणतो
अच्छा
हम्म
तिकडे पण आमच्याकडे तर असं ते हचंर म्हणजे आमच्याकडे रानामध्ये जाऊन ती एक अशी त्याची फुलं मिळतात रु रुची नाही गौरीची फुलं म्हणून मिळतात मग ती मध्ये ती अ सगळे टाक म्हणजे अशी ठेवून मग तिचा मुकुट तयार कर मग त आम्ही लावतो आम्ही असं विकत वगैरे नाही आलं त असे स्वतः बोव वगैर करतात आमच्याकडे
अरे वा छान आहे आमच्याकडे एवढं नाही म्हणजे जे आहे ते म्हणजे आर्टिफिशियल जे असतात ना त्याच्याच ना आम्ही ते सजावट वगैरे करतो एवढ नाही म्हणजे करतात प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पद्धत आहे आणि आता तर नवीन नवीन म्हणजे लोक काय करायला लागले तर ते मोबाईल मधे वगैरे बघून कोणी पाळण्यात बसलेलं तर कुणी झोक्यावर झुल घेते. कुणी कुणाचे म्हणजे जात्यावर काहीतरी दळण वगैरे करते असे भरपूर भपूर काय काय थीम ठेवत आहेत
आता खूप काय काय चालूच असतं त्यांचं म्हणजे आता सगळ्या आता मुलं हल्ल्या हल्लीची मुलं एवढी म्हजे हुशार पण झाली आणि एवढी क्रिएटिव्ह आहेत ना की ते काहीणजे सहजतेने जमत पण कोणती गोष्ट करायला गेली की व्यवसाय एकदम सहजपणे ते करून टाकतात त्या गोष्टी
हो नाही म्हणजे त्या गोष्टीत आपलं जर म्हणजे आवड असेल ना तर नक्कीच म्हणजे कुठल्या गोष्टी ग थोडस आपण डोकं लावलं की ते होऊ जातं अ ग
हम्म तेच ना
मग काय अजून काय चालू आहे तुझं
अजून काही नाही आता बाई आता सगळे त आता माझ्याकडे आज पाहुणे येणार आहेत मझ त्यां बिर्याणीची तयारी करायची मला
अगं मी आजच केली होती मग अशीच खाऊन झाली आमची चालेल आवर मग पाहुण्या आमचं
हो हो आवडते आवडते
हम्म ठेव का नंतर करते चालेल बाय
हो बाय